नमस्कार मॅडम,
हा नमस्ते,
तर मी तुम्हाला कार्याच्या टास्क बद्दल थोडं बोलणार आहे, तुम्हाला वेळ आहे का?
हो हो, आहे.
हो तर माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला?
हो येतोय,
हो तर मग आपण, परंपरेविषयी चर्चा करूयात थोडीशी.
चालेल चालेल,
हो तर, आपली भारतीय परंपरा म्हणजे ही सर्वात प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे नाही.
हो.
एक परंपरांपैकी एक आहे, ती अध्यात्म कुटुंब व्यवस्था. परत अजून म्हणायला गेलं की निसर्गप्रेम, काही मानवी मूल्यांना आधारित आहे आपली ही परंपरा.
हो.
काळापासून प्राचीन काळापासून चालत आलेली एक, परंपरा आहे भारतीय परंपरा. आपण तिथे आदर करतो परत ते म्हणतात ना अतिथि देवो भव. कोणी आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले. त्यांना आपण आपण आदराने आणि घरात बोलवतो परत आपण त्यांना आदरने त्यांच मान करतो त्यांना परत चहा पाणीला विचारतो.
हो सगळ्यात पहिले म्हणजे त्यांना आपण नमस्कार करतो. पहिल्यांदा ह तेच आपली मोठी हा तेच आपली थोडी मोठी ओळख आहे दोन्ही हात जोडून आदर व्यक्त केला जात. तो.
आयु आयुर्वेद आणि सण उत्सव हे सुद्धा आपले परंपरेचेच मुख्य आदारस्तंभ बनून घेत.
हो हो.
आपण नमस्कार करतो दोघं हात जोळून- हे आपली तर कायम म्हणजे जुन्या काळापासून ही प्रथा चालत झाली की आपले दोघं हात. आणि न मस्तक आपलं हे एकमेकांना जोडलेले गेलेत, म्हणजे जस काही आपण नमस्कार करतो त आपण आपल्या दोघ हातांना माथा सुद्धा टेकतोय ना आपण तेच समोरच्याच तेच समोरच्याची आपल्याला हे कळते समोरच्याला असं वाटत की नाही आपल्याला आदर आपला सन्मान केला आपण त्या विष आपल्याला त्या व्यक्ती विषयी आदर व्यक्त करतो ह ना आणि समोरच्याला समोरच्या व्यक्तीलाही असं वाटते की नाही आपला आदर झाला छान प्रकारे.
हो.
हे केलं मग आपण तेच आणि आपल्या घरात घरी पाहूने आले की आपण त्यांना देवाप्रमाणे सन्मान करतो त्यांचा.
हो.
देव एक एक प्रकारे ते आपल्या घरी देव आलेले असतात ह ना.
हो ना आणि आपल्या परंपरेमध्ये वेगवेगळे सण आणि चव पण येतात ना जसं की, दिवाळी, दसरा, होळी आणि आजकाल तर गणेश उत्सव पण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ना, ह ते आनंदाचे आणि म्हणजे सगळ्या समाजामध्ये बंधुभावाचं प्रतीक निर्माण करतं ते,
हो बरोबर!
हो!
आणि आपलं एकत्र कुटुंब राहायचा तो सुद्धा एक मोठा आपण एकत्र आपला एक एकत्र कुटुंब राहिला की, आपण मोठ्यांचा पण, आदरच करत जस की, आपले सासू सासरे म्हणा, मोठे भाऊ बहीण यांचा सुद्धा आपण आदरच करतो ह ना. त्या आपल्या आपल्यापेक्षा मोठ आपल्यापेक्षा वयाने जे मोठे राहिले. किंवा आपल्यापेक्षा छोटे राहिलेले. लहान राहिले आपल्यापेक्षा वयाने तरी त्यांचा आपण आपण आदरच करतो हे ना. ही एक भारतीय संस्कृती आहे, आपली आदर करायची.
हो.
आधीपासून चालत आलेली परंपरय ना, भारतीय ती.
हो आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये, आप आपल्या अण्णाला पण, पूर्ण ब्रह्म मानलं जात ना. हा हाताने जेवण करणे, जेवणात वेगवेगळ्या म मल्याचा जस की हळद म्हणजे, वेगवेगळे जे मसाले आहेत. ते आरोग्यासाठी आपले फायदेशीर आहेत. ना आणि त्याचा जास्त वापर केला जातो.
सण उत्सव सुद्धा साजरे केले जातात ना. आपल्या विविधतेने नटले जात त, परत वेगवेगळ्या वेशभूषाने नटले जातात, आपल्या डे परत दिवाळी होळी.
आपल्या महाराष्ट्रात तर महिलांसाठी नऊवारी साडी ही खास. आणि पुरुषांसाठी.
धोतर कुर्ता हो बरोबर हे सुद्धा. हो पारंपरिकच आहे हे आधीपासूनच. चालत आलेले पोशाख आहेत ना आधी. पासून भारत आहे म्हणजे. ते पूर्ण प्राचीन काळापर्यंत चालत आलेली तशी ती आपली परंपरा जशी प्राचीन. काळासोबत सुरु झालेली ते अजूनपर्यंत आपली चालूच आहे ती परंपरा.
हो बरोबर आहे ना.
आपलं आपण सुद्धा आपण आपल्या परंपरे. सादर करतो आपला मान ठेवतो आपण आपल्या परंपरेत. क आपल्याला माहित आहे की. अून आपल्या म्हणजे आपली जे येणारी पिढी त्यांनी पण आपला सणचा. किंवा आदरचा मान राखावा. सण काय असं हे त्यांना समजायला पाहिजे. हय ना आपण जेवढं आप आपण आदर केलं तेवढं आपले, आपली येणारी पिढी सुद्धा आदर करेल.
हो. आणि आपल्या परंपरे हा, आणि आपल्या परंपरेमध्ये कसं सकाळी झोपेतून उठल्यानंतर असं अंंतरुणात मांडी घालून. दोन्ही हाताचं म्हणजे तळ हाताचं दर्शन घेऊन देवाचं नामस्. दिवसाची सुरुवात करतात.
हो परंपराच आहे हो बरोबर परंपराच आहे कारण ते. आपल्या मागच्या पिढी पाासून आपल्याजजोबा आई वडील करत गे. म्हणजे ते आपल्याला समजत ना की नाही आपल्या मागची जी पुढ करत गेले.
ही परंपरा आपण आपल्या मुलांना वगैरे. सांगून दररोज त्यांच्याकडून करून घेऊन आपण पण ती परंपरा जपली.
पुढे चालले हो बर आपण जर केली तर आप. येणारी पिढी सुद्धा तीच परंपरा आपल्याकडन शिकेल आहे ना. तोच आपला वारसा पुढे चालेल.
हो. आणि आपण स्त्रियांनी पण दररोज आपल्या घरात एक अग्नी होत. म्हणजे छोटासा यज्ञ करून वातावरणात जंतूच प्रमाण करण. त्या शुद्धते त्याच्यामध्ये थोड तूप वर. ह सा टा म्हणजे त्या कस ड. ताभिसरण आप. आपलं व्यवस्थित होत शुद्ध हवा होती केलं केलं पाहिजे. ते
आपण आता केलं तर आपले येणारे पुढ पिढी करेल हे ना जसं आपण माग मागच्या पिढीला बघून शिकतो तसंच आपली येणारी पिढी आपलं बघून शिक
शिकत आहे होन ते आपण आपण त्यांना शिकवलं गेलं पाहिजे ना जसं की संध्याकाळी आपण तुळशी पुढ दिवा लावतो तेव्हा म्हणजे तुपाचा दिवा लावतो ना निरजन वगैरे असं तेव्हा आपण मुलांना शुभमकरोति म्हणायला थोडंसं शिकवलं पाहिजे त्यांच्याकडून म्हणजे करून घेतलं पाहिजे थोडंसं म्हणजे आईवडिलांच्या थोडा अनुभवाचा फायदा मुलांना मिळवून द्यायला
द्यायला पाहिजे बरोबर आणि आपण योग पण करतो हो बरोबर योग पण करतो ध्यान पण करतो
हो.
शांतीसाठीठी ते आपलं खूप प्राचीन पद्धती होत गेलेली ना. पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे ना अल पली प्राचन पद्धती
आपण हे चातुर्मास वेगवेगळी व्रत वैकल्य म्हणजे जस ज ऋतू बदलतील तस तस वेगवेगळे सण आपण साजरे करतो ना. हा
पुढे चालत गेलेली परंपरा आहे ना आपल्या भारताची प्राचीन परंपरा म्हणून आपण जपली पाहिजे आणि आपल्या पुढची येणारी पिढीनी पण जपली गेली पाहिजे ही परंपरा कशी आहे ना माहितीय का जसं आपण जपलं की एका फुलाप्रमाणे जप त गेलेली पुढं पाहिजे आपण ए का फुलाप्रमाणे आपण परंपरा आणि मागच्या परंपरेनुसारच आपण आताची सण किंवा काही साजरे करतो
हा आणि आपल्या महाराष्ट्रात अजून एक सगळ्यात वेगळी अशी परंपरा आहे म्हणजे ती वारकरी प्र परंपरा आहे ते कसं वारकरी संप्रदायच वेगळा आहे त्यांचा पोशाख वेगळा लोककलाच म्हणजे त्याच्यामून खूप अस समाजाला एक इ शांत आनंददायी शिकायला आपण खूप मिळतं त्याच्यातून वातावरणामध्ये सात्विकता येते जास्त त्यांचे भजन कीर्तन त्याच्यामुं ह वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठी परंपरा म्हणजे अजून पण टिकून आहे जास्तीची हा जस की आता हे वेग ववेेगळ्या ठिकाणाहून वारी वगैरे निघतात आता आळंदीऊन पंढरपूरला ते असे जाते ना हम्म हम्म
आता वारकरी निघालेच आहे वारी करायला कारण ती त्यांचे पण आलेली म्हणजे खूप वेळापासून चालत गेलेले परंपराच आहे म्हणून ते ह वारी करत असत ना
बरेच लोक आपलं आपला कामधंदा बाजूला ठेवून विठोरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी असूसलेले असतात ना ते म्हणत नाहीत एवढं ह पाऊस म्हणत नाही चिखल म्हणत नाहीत त्यांची ओढ लागलेली असते ते ते तुडवत म्हणजे जातात पावसात पण भिजतात हा चा आनंद निर्मा
हो आनंद निर्माण होतो बरोबर आहे ना ते ह जपतातच ना त्यांची पर हो ते जपतातच ना कारण त्यां पूर्ण कुटुंबा कडणे चालत आलेली परंपरा असताय ना आजी
हो
आई वडिलांकडनं चालत आलेली परंपरा म्हणून आपण सुद्धा काही परंपरा जपले गेले पाहिजे कारण परंपरे शिवायचं आपलं जीवन आहे ना.
हो बरोबर आहे ना.
प्रत्येक गोष्टी आपली परंपरेवरच आधारित आहे.
हा काय,?
म्हणत की आपला परंपराच येते की जशी आपल्या. हो परंपरा चालतचं गेलेली आहे आपली जशी
हा बरोबर आहे.
चालेल मॅडम मग तुमच्याशी बोलून. छान वाटलंय काय.